हॅलो.
हॅलो, काय म्हणत होतात अक्कलकोटला? तेच कंटिन्यू हा.
कालपटत ते सांगत होते मग दर्शन वगैरे घेतो आपलं इथेच घेतो आल समाधी मटात खाली नाही जात आम्ही.
वटवृक्षाला नाही जात?
वट वृक्षालाच घेतो तिकड नाही जात.
समाधी मठात?
हो तिकडे नाही जात खाली.
हा हा मग तिथं स्टँडच्या जवळच आहे ना मग हे समाधी मठ.
स्टँडजवळच खेळ आहे, स्टँडजवळ कोणतं आहे?
कि एकच तेव्हा गेल्यावर.
हा एकच करतो कुठल्या तरी मग.
पण अक्कलवटात जरी तुम्ही मु गेला ना तिकडून येऊन जरी शनिवारी तिकडून निघालत सकाळी निघाल शनिवारी इन केस अस जरा आणि मग अकलकोटत संध्याकाळी मुक्काम केलात.
हा तस मय तून ठ
हा.
तसं करायचं असेल ना मग आधी ठरवतो तस शनिवारी सकाळी इथून ट्रेन पकडायची. शनिवारी रात्री सोलापूमध्ये उतरायचं तिथून अक्कलकोटला मुकामी जायच.
हा.
मुक्काम करून रविवारी सकाळी घाणगा पुरा असं करतो मग.
ह आणि हे काय म्हणतेत त्याला आणि अकुलकोटात पण भरपूर आहे ना फिरण्यासारखं ती गुरु भेट वगैरे पण आहे की.
ते नाही फिरलं कधी आम्ही फक्त दर्शन वगैरे घेतो लगेच निघतो.
गुरुभेट असं मंदिर आहे आणि हे काय म्हणतात खंडोबाचं पण मंदिर आहे की पहिला खंडोबाच त झालेत मग नंतर स्वामी गुरुभेट मध्ये कसं झालंय हं गुरुभेटमध्ये प्रत्यक्ष स्वामी
अरे ते कुठे आहे?
जावं लागतय, असं रिक्षाने किंवा चालत वगैरे असं पण छान ते पण मोठं मंदिर आहे की असं
नाही तिकड गेलो आम्ही
हा एकदा
मग पडश्या वैगेरे टाक ते हे करायला टाकले तेव्हा गुरु भेट गुरु
हं हं
हम्म छान आहे ते पण मंदिर असं म्हणजे पहिल्याचा वडा वगैरे कसा होता
हा बघायला पाहि गेल्यावर
हं
हा मोठं स्वामी समर्थच अन्न क्षेत्र आहे ना अक्कलकोट चं अन्नछत त्राचं ट्रस्ट आहे आणि माग आहे असं अनक्षत्राचे माहागच आहे